लागला, बा कॉल.
लागते क नाही, लागत की नाही? आत्ता कशी सगळी फ्री असत्यात त्यामुळं आणि एकदमचं ते बंदच झालं मगाज पासून करायचं, म्हणाय लागलोय? आणि दोन कॉल असंच गेलं ते.
होय, हा हा.
असंय तेच म्हटलं? तुमच्यात ते सण वगैरे, असत्यात नाही. महिन्यात ते हं मग अशा वे अ ज सण असतयं त्या हर सणांना वेगवेगळं काहीतरी करायचं असतं. म्हणजे, असं पोळ्या ते करत्यात.
पोळ्याच असत्यात होय, हे धर धर
हम हम सगळ्या सणांना पोळ्याच करायच्या, असत्यात काय?
हा अरे! होय होय.
हम दमवाय लागलायं?
हम्म खायालाय खाऊ. नको म्हणून, पळायला आता.
भूक नसलं आता
पळवतोय नुसतं, इकडं तिकडं
हम्अअ्